हॅलो.
हाम बोलूया आपण.
हा आवाज येतोय ना?
हो येतोय तर आपला विषय आहे. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री मैत्री बद्द तल्लं बोलायचं तेवढं कमीच
नकीच बरोबर आहे. तर. तुझ्या हे असतील अशा कुठल्या म्हणजे शाळेतल्या कॉलेजच्या वेगळ्या वेगळ्या मैत्रीण.
सुन आयुष्यभराची एक
ह
टो वन एक वेगळी जागा कारण आपण आई वडिलांसोबत शेअर कर नाही करू शकत ते आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करू शकतो मित्रासोबत अ म्हणजे बोलू शकतो अशा काही गोष्टी अं म्हणजे अ आई वडिलानंतर, दुसरं एक नातं तयार केलं आहे. ते. अ. मैत्रीचं असं म्हणता येईल मला वाटतं.
नक्कीच अगदी बरोबर सांगितलंस. अ माझ्या बाबत सांगायचं झालं तर तू जसं सांगितलंस तसं त्या मताशी अगदीच मी सहमत आहे. कि मैत्रीची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई वडील वेगळ्या ठिकाणी म्हणजे आई वडीला आई वडीलं सोबत आपण अटॅच असतोच. पण मैत्रीचा जे बॉन्ड असतो आपला तो एक वेगळ्याच प्रकारचा असतो. म्हणजे आपण कुठ? म्हणजे कितीही? काय? म्हणतात पर्सनल गोष्ट असू दे, ती आपण मैत्रिणीला सांगू शकतो. अ तिचं त्याच्यावर काय मत आहे ते तिच्याकडून आपण घेऊ शकतो आहे की नाय. आव तर तसं काही गोष् जे आपण आई वडिलांना नाही सांगू शकत ज्या की आपण मैत्रिणीला सांगू शकतो. तर माझ्या पण अशा भरपूर मैत्रिणी आहेत. म्हणजे अ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैत्रिणी झाल्या आता. समजा शाळेच्या टाईमला वेगळ्या होत्या कॉलेजला वेगळ्या झाल्या पण शाळेच्या मैत्रिणी मला असं वाटतं थोडं जास् तत आश असं हा ते इंग्लिश नाही वापरायचा म्हणून म्हटलं. अ. तर त्या जरा जास्त स्पेशल असतात. आणि त्या म्हणजे माझ्या मैत्रिणी अजूनही म्हणजे? त्या, माझ्या मैत्रिणीला तिचं कविता नाव आहे. तर, तिला गावातच दिलेलं आहे.
अच्छा
हा तर ती म्हणजे अजून माझी मैत्रीण जशे तशे ही राहिलेय का कधीही गेले तरी कधीही भेट होत त्याचीन माझी.
अच्छा! !
आणि कॉलेजच्या टाइमच्या मैत्रिणी, समजा दूर झाल्या थोड्याश्या.
हा हा हा..
आणि आता, लग्नानंतर तर वेगळंच.
बरोबर. फक्त कसं? असतं कालांतराने आपलं मैत्रीचं नातं हे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या, अं ओळखीत रूपांतर होतं, आम तुमच्यासारखं माझं पण, नातं म्हणजे आम्ही. पण, शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये वेगळ्या मैत्रिणी, शाळेमध्ये वेगळ्या, आमचा ग्रुप झाला. हायस्कूलमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली. एक सात ते आठ मुलींचा, आमचा ग्रुप होता. खूप मजा मस्ती, एन्जॉय खूप केला आम्ही. पोहायला जाणे म्हणा. कारण गावातच आम्ही सगळे एकत्र, एका गावात असल्यामुळं पोहायला जायचो. चिंचा काढायला जायचो. शनिवार, रविवार म्हटलं की आम्हाला जास्त घाण्याला जायची जास्त सवय होती. अ. जेव्हा, जेव्हा आम्हाला एक काइल उतऱ्यात तीन वाजता, बारा वाजता. चार वाजता हे माहिती होत. आम्ही त्याच्या आधी अर्धा तास तिथं वाट बघत बसायचो. घाण्यामध्ये जायचो परत ते गोळ घ्यायचा, चक्कीचा गूळ.
गुळाच का? ह. ह.
म्हणजे? आमच्या त जिल्ह्यामध्ये, जास्त गुळाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुंळ अ त्याला घाणा म्हणतात. गुळ जिथं तयार होतो तिथं.
आमच्या इकड काहीतरी त्याला, वेगळंच नाव आहे.
अच्छा! ! मग त्या कायलीमध्ये जो गुळ तयार होतो तो, गरम गरम गुळ खायला मज औरज असायची म्हणजे. चांगली असायची आणि ते, चक्कीचा गुळ खायला खूप मजा यायची त्यामुळे आम्ही.
नाही. येतो म्हण तै गावरान असेल मे बी तर ते चांगल चविष्ट लागत असेल असं.
हा. हा. ते सेंद्रिय गुळ अस असायचा. वेगवेगळ प्र--असं. सेंद्रीस पण, असत आणि त्याच्यात पण प्रकार आहेत. ते पण, असत पण, तो. जो. हां. गरम जो गुळ आहे, किंवा अ... परत ते रस तेन‌ प्यायला म्हणा. मज्जा खूप असायची. कारण, आमच्या वेळेला एक दहा, पंधरा वर्षापूर्वीचा काळा असा होता की. म्हणजे? इतकं आर्थिक परिस्थिती चांगली, बेताची असल्यामुळ खायला जास्त भेटायचं नाही. इतकं पण, चांगलं सदृढ नसल्यामुळं. म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती अशी, अशी कारण मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळं. त्यामुळे, लोक आम्ही जास्त मुली. अ. खूप चांगली फ्रेंडशिप पण, होती आणि आम्ही. शनिवार रविवार म्हंटलं कि, एकत्र कोणाच्या तरी घरी जायचं चक्की गुडदानी करायचं घाण्यावर गूळ आणायचा. चक्की, गुडदानी करायचं तुझ्यातला शेंगा जरा आण. माझ्यातला आणतो किंवा.. अं. घरामध्ये वेगवेगळे, खाद्यपदार्थ असेल तर एकत्र. एकत्र आणणे. मग, वडापाव बनवायचा. किंवा जेवण बनवायच. म्हणजे आमची एक छोटीशी पार्टी व्हायची. कधी भेल बनवायची. असो त्यातून पण, आम्ही थोड्या, थोड्या रेसिपीज पण, आम्ही शिकून घेतल्या. आणि खूप भारी मज्जा, इतकी एन्जॉय, डान्स पण, शिकवायचा आम्ही असं. त्यावेळेला मोबाईल पण, फार नव्हते त्यामुळे खूप छान बालपण गेलं. आणि छान मैत्रिणी पण होत्या. आसं.
हम्म. हम्म. नक्कीच. तर तू जसं सांगितलं तसं नक्कीच तुझ्या बोलण्यातून माझ्या बालपणाचीच आठवण झाली. मी पण म्हणजे माझे मी तर अशी होते म्हणजे माझा भाऊ मोठा होता. तर तो असा गोट्या खेळायचा गोट्या माहिती असतील ना तर हा. तर गोट्या खेळायचा, काही मुलं अ बॅ-बॅटबॉल खेळायचे. चेंडूफळी तर मी त्या मुलांमध्येच खेळायची. मला माझा भाऊ हाकलून लावायचा घरी. मी तरी त्याच्या मागे मागे आमच्या गावाला पुन गोदावरी अ गोदावरी आहे. तर तिकडे दिवस-दिवस पोहायला वरून पाऊस येतोय तरी आम्ही खाली पोहतोय आम्हाला घरचे शोधत-शोधत येतेत आम्ही सापडत नाही कुठे हिंडतो टवाह्याक्या करत काय म्हणजे दिवसभर मी तर मामाचं गाव गावातलंच होतं. आणि मग मी घरी जायचेच नाही जास्त करून मामाच्याच तिकडं त्या गल्लीतच राहायचे मामाच्या.
आणि मग तिकडच म हा तिक तिकडचं मित्र मैत्रिणी मग तिकडच हिंडायचं, फिरायचं, गंगेला जायचं, पोहायचं. कधी यायचं तिकडेच जेवायचं तर जेवायचं इक ड घरी यायचंही नाही घरची इतकी काळजी करायची कधी-कधी तरी यायचे आणि चांगलं सोलून काढायचंय.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म म्हणजे घरी ओरडायचे पण त्यांना काळजी असायची त्यामुळे. ते तसं असायचं. अ तसं होतच अ म्हणजे आमची पण एक किस्सा सांगतो. आम्ही पण शनिवारचा एक दिवस हो अं आणि मैत्रिणी आम्ही सगळ्या चिंचा काढायला एका आमच्या घरापासून खूप लांब असं ठिकाण होतं. अर्धा किलोमीटरवर तिथे गेलेलो. आणि आमचा काय प्लॅन ठरला. चिंचा काढायच्या आणि तीन वाजता कायील कायली उतरतात म्हणजे घाण्यावरची आणि गुळ जास्त घेऊन येेऊया. प्रत्येक जण आणि
म्हणजे चिंच आणि गुळ खाता येईल ना.
नाही चक्की कुडदानी करायची रविवारी असा प्लॅन होता आमचा. आणि आम्ही गेलो चिंचा काढायला आणि तिथला आजोबा खूपच स्ट्रिक्ट होता. तो जास्त येऊ देऊ येत देत नव्हता तिथं आणि एक मै-मैत्रिण होती. ती एकदम बारीक अशी अंगानं होती आणि तिला पटकन झाडावर चाढता यायचं आणि ती गेली वरती. चिंचा
हम्म. हॅलो. हॅलो.
लागला आणि आम्ही सगळे पळून गेलो आणि ती एकटीच राहिली ते आणि ती एक तिनेच मात मार खाल्लं
अच्छा नाही बऱ्याचदा अशे किस्से होतात बरं का. आमच्या सोबतही म्हणजे हा आमच्या सोबतही असं झालेलं ते हे माहितीय आहे का कौठ अ कौठ माहित आहे का?
नाही
हा ते कौट म्हणून एक प्रकार असतो आंबट वगैरे असतात ते. आणि मग आम्ही ते खायला जायचो तर त्या एका मैत्रिणीच्या घरी होतं ते तर ती मैत्रिण आम्हाला एक रुपयाला, दोन रुपयाला असं विकत द्यायची. आणि ती मैत्रिण इतकी म्हणजे इतकी खराब हो ती ना असं मैत्रिणी बद्दल नाही बोललं पाहिजे, पण ती खरंच इतकी खराब होती. होती ना म्हणजे तिनं त्या त्रीच्या नावाला का काळिख काळीख होती ती . अगं ती ना काय करायची म्हणजे ती असं आमचा सगळ्यामध्ये बॉस असल्यासारखं असायची. आणि अ म्हणजे आम्हाला बोलण्यासाठी सुद्धा तिला पैसे द्याव द्यावा लागायचे आणि ती नाही का असं लिडर असं तुझ्यासारखं थोडंसं करायची. आणि मग तिला सगळ्यांना राड अंडरमध्ये ठेवायची. मग आम्ही तिला बोलण्यासाठी म्हणजे कुणालाच बोलू देत नसायची. तिला नाही बोलायचं तर कुणीच नाही बोलायचं. असं आणि मग मला बोलायचं असं तर मग पैसे दे तरच बोलण, नाही तर नाही बोलणार. असं होतं थोडंस विचित्रच काम होतं, मग तिच्या ते कौट वगैरे विकत घेऊन खायचं. नंतर तिनं दुसऱ्या गावाला शिकायला गेले, मग आम्ही इतके सगळे खुश झालो. मग सगळे आम्ही एकत्र मस्त रहायला लागलो. आमचं शाळेमध्ये पाचच मुलं आणि बारा मुली होत्या सतराच जणांचा वर्ग होता. आम आणि त्याच्यामध्ये मी एक हुशार होते. तर मी मग सगळ्यांना असं सोबत घेऊन चालायची, पण ती होती तेव्हा ना आम्हाला एवढं एन्जॉय नाही करता आलं.
अच्छा. क्षआमचं तसं काय नव्हतं आमचा ग्रुप आम्ही सगळ्यांना एकत्र घ्यायचो आम्ही. ऐका आम्ही सात ते आठ मुली होतो अ होतो आमच्या वर्गामध्ये. अ जरा चांगल्या हुशार होतो आणि बाकीच्या सगळ्यांना मिक्सअप करून घ्यायचो सगळ्यामध्ये. भाग घेतला नसला तर त्यांना सहभागी घ्यायचं आम्ही काम करायचो. एकत्र घेऊन पुढे जायचो. आम्ही म्हणायचो आयुष्यात को असं सा खूप कमी क्षण असतात. पुन्हा आपण भेटल का नाही माहित नाही. अजूनपर्यंत आमचं स्नेह संमेलन होतो. आम्ही म्हणजे दिवाळीला आमच्या गावची यात्रा असते, त्यावेळेला आम्ही एकत्र सगळे भेटतो. खूप मुलं मुली एकत्र भेटतो, खूप मजा करतो, मस्ती करतो. पण गेली ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी असं.
नाही नक्कीच तसंच होत बर का. म्हणजे त्या वेळेला ज्या मैत्रिणी भेटतात, परत तशा मैत्रिणी भेटत नाही आपल्याला. आणि आता तर लग्नानंतर तर वेगळंच आहे बघ. आता जवळपास मला तरी इथं कुठं जवळपास मैत्रिण नाही, पण इथं आल्यानंत मला दीड तब्बल दीड वर्षानं तर हे घर घेऊन दीड वर्ष झालं आम्हाला. आणि दीड वर्षानंतर मला आत्ता एक महिन्यापूर्वी एक मैत्रीण भेटली. आणि खरंच तिचा स्वभाव वगैरे खूप चांगला आहे. म्हणजे अशी मैत्रिणी भेटली ना मैत्रिणी आहेत, पण इतक्या म्हणजे अ सेल्फिश की म्हणजे फक्त त्यांच्या काम पडलं तर येणार, त्यांच काम पडलं तर बोलणार. एरवी फोन पण नाही लावायचा आणि आपण फोन केला तरी उचलायच सुद्धा नाही अशा सुद्धा मैत्रिणी अस ग कधी कधी. वेळ पडल्यावर कामाला यायला पाहिजे म्हणजे तीच खरीच मैत्रीण झाली ना.
बरोबर आता मी पण म्हणजे थोडं काम करत असल्यामुळे, मला पण एक माझी मैत्रिणी अशीच चांगली भेटली आहे मला. आमची अशा आम्ही अनोळखीच आहोत पण ओळखीच रुत-रूपांतर झालंय.
नाही नक्कीच आता आपण पण ना झालोच ना मैत्रिणीच.
हा तसंच म्हणजे आम्ही इतका चांगला तीघी दोघींचा बॉन्ड आहे. कारण आम्ही एक एक नाही सांगते मी तिचं नाव. पण ति तशी मी माझा असं असा एक दिवस जात नाही की आम्ही दोघींना एकमेकींना कॉल करत नाही. दररोजच्या आम्ही एक मी कनई अपडेट देत असतो. ती मला सांगत असते, मी सांगत असतो. म्हणजे प्रत्ये काही नाही संध्याकाळी एक कॉल होतोच आमचा. म्हणजे इतकं छान बॉंडिंग हा इथेच भेटली, ऑनलाईनच भेटली मैत्रीण. पण खूप छान बॉन्ड झालाय आणि
हम्म हम्म हम्म.
नाही खरंच आहेत बरं का. आपल्या ग्रुपमधले जेवढ्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांच स्वभाव छान आहे म्हणजे एकदम फ्री आहे, तर सगळे चांगलं बोलतात.
हा. छान विषय बोलून खूप भारी वाटलं. पण जुन्या गोष्टींना. जुन्या गोष्टीं उजाळा भेटला, थँक यू चालेल.